हॅलो
हा आवाज यालाय काय?
आला हा
हा तेच ठीक हाय आता ऍडमिशनच बघायला पाहिजे गं बाई!
मला पण लई टेन्शन आलय तुमच्या कास्ट कास्टनुसार तुम्हाला बरोबर पडल्यात माझ्या कास्टनुसार मला बरोबर पडल्यात तस
मिळतयच
व्हय ते तर हाय सोड लास्ट ऑप्शन तर
स्कीम कॉलेजच नाही भेटत.
हा
काय न्हवच बाई? बघायच आता काल भेटलेलो सगळी हेत करालोय बोला.
क्वचित फी भरलीस नाजीया
नाही अजून मी भरायची हाय ग.
मी पण भरणार हाय मला कस लाज वाटाय लागलिया
आग भरायला सरांना विचारायचं किती भरायची हाय तेवढं भरायचं. फोन लावायला पाहिजे एकदा
किती हजार हाय नेम? काय?
साडे चार हजार होती फी व्हय साडे चार हजारच होती ना
चार हजार म्हटलेले नव सर
साडे चार म्हंटलेलीत ग
म्हणजे पाच हजार म्हंनलेलीत वाटत आपण तेन पाचशे रुपये कमी केलं नव्हतं काय गं. तो आपल्याला घ्या घ्या म्हणून केवढं. म मला नेमक पाच काय साडे सारखं आठवणा म आपण त्यातल पाचशे कमी
कमी कसं साडे चारच मग त्यानंतर मग केवढ होतय तेवढं आग त्यांनी पूर्ण कुठ शिकवल्यात आपल्यांना तेच की काल भेटलेलो कॉलेजचे डिस्कस केल जरा
कोण सर आणि तु होय?
नाही ग आम्ही सगळी आम्हीचौघं
अच्छा हा हा होय होय स्टेटस लावलेलासा की हा
ते झालं गं
प्रीती न मस्त बनव
व्हय पाहून गेलीया बसून
ते खरं मला, मला, मला साफ-साफ कळलय त्यात चाईल्डहूड तुम्ही नाही आहेसा त्या.
हे आम्हीच आहे बाळा हा त्यांनी चाटजीपीटीत आमचच हाय. फोटो घेतलिया आणि चाटजीपिटी वर टाकून चाटजीपीटी करून दिलाय. ते
व्हय
हा असं असं केलं तिनं
होय त्यांन झालंय का तुम्ही? काय एकटी पण दिसना. खरं छान आल्यात सोड ओ वाटतय म्हणजे मला मला माहित ते मी बघितलंय म्हणून मला वाटलं ग कुणाला काय ओळखणार हाय सगळ्यांना वाटतय प्रॉपर. हम्म
तू जरा बोल हॅलो भक्ती कसला?
अ प्रीतीच्या पो काकांना काय झालंय ग? प्रीती म्हणत होती म आमच्या काकांना बरं नाही असतं ते म्हणून कॉल कारण मिळाल नाही असं तेन म्हणाली मला.
केले जातय ना.
होय काय झालेल मला म्हणाली भक्तीला विचार मग भक्तीला काय कॉल कराय मला भेटाय नई.
हां-हां, अटॅक आलाय त्यांना. म त्यांना आय स् यू मध्ये तेन ठेवल्यात.
होय, घरी आणलं म्हणलीत. मला म्हणाली बाळ जरा विचार आमच्या काकांना काय झालंय. भक्तीला माहिती आहे नाहीतर मी सांगतो तुला असं म्हण
हां-हां
प्रि झाला. म्हणलं बर बर ठीक आय.
तू
कुठलं फॉर्म गं?
आता म्हणालतीस की कसलं फॉर्म भरली नाहीस का. कुठलं क्वेश्चन आन्सर चं.
तुला येत नाहीत क्वेशन अन्सर तुम्हाला काही अपमानस् पद बोलले का? रिप
हां, ते वालं व्हय आलंय की आलंय आत्ता आलंय तुझं मला.
म तेच की भरलीस न्हवं ते?
ते आता जून भरायचाय. ते काय असतंय सोड.
असतय नव्हं? चालतय चाल ते
तेच हां, आणि तू कुठलं कॉलेज घेणार हाईस?
आता ठेवतो, आणि तू कर, आणि मी करतो, मग होतय आपलं दोन कॉल.
अगं आजून पाच मिन तर होऊ दे बाळ थांब की. यावरच बोल अजू दहा मिनटं बोलायच.
काय म्हणालतो कॉलेजचं म्हणालतो.
हां, मी होय मी पु पुण्याचं बघालोय नाहीतर तर कराड.
व्हय?
पुण्याला काय नाहीच बाई. नाड सोड त्याजी अपेक्षा सोडलोय, नाही तर कोल्हाप
काल भक्ति म्हणालती कमी मार्क पडल्या तरी पण, लावून देतील की रिक्वेस्ट कराय त पप्पांना.
बघितलंस. सगळं समोर त्याला सांगायची काही गरज नाही. बघू या लावून दिली तर दिलीत.
विचारून बघ आता त्यात उन चालू होतयं.
हा हा चालतयकी बघूया. मला सृष्टी पण कॉल केलती बाई सकाळी सृष्टी पाटील तिला काहीच माहीत नाही ऍप मधलं आणि सांग की मला म्हणून आणि थोडा वेळ बोललो आम्ही
तिला किती मार्के हाइत गं सी ए ट - - टी ला.
भक्ती काय म्हंटली मग कुठं घेणार हाइसा कॉलेज काय काय झालं? स्टेफीला
स्टेफी काय तर काय तर बाई डि के टी बघणार हाय. हम् व्हंय. नाही तर वाईरी करणार हाय म्हण बाई.
हं हम्म. प्रीती कुठं घेणार हाय. प्रीती मला म्हणली. होती वारणानगर. बघूया म्हणून, तुला पण माहिती हाय मला पण माहिती हाय आणि भक्ती
ती काय बाई ती काय अजून डिस्कस अजून विचार करायल्या बाळ ती. इथं घेऊ काय पुण्याला घेऊ मी एकटी कस जाऊ, मी एकटी
त्या
मी एकटी कस जाऊ, मार्क चांगले आहेत ग खुळीच हाय ती
हम्म
अवघड हाय बाय तिच आता पुण्याच ते बघायल्या बघतो तर म्हटली बाई, काय करत्या कुणास ठाव आता कुठं घेतीया? मी तर डि क् ती तर बघाली आणि परत दुसरं सांगलीतल नाही तर कोल्हापूर कुठलं भेटलं
मला पण सांग कुठलं माझं कट टफवर असलं तर कॉलेज तुला मिळालं तर बघत बघत सजेस्ट कर मला पण
तेण भरूया सोड आपण सगळी बघू म त्यामध्ये कुठ नको आपल्या कॉलेजात आपल्याना भेटत.
चालतय ठेऊ काय.
हा चालते.